हॅलो.
हॅलो हा गायत्री बोलतेय ना. ह अगं मी प्रियांका बोलत होते. हा हा येतोय येतोय.
बोल बोल.
अगं मी प्रियांका बोलत होते म्हणलं, मला आहे ना एक दोन ते तीन दिवसासाठी पेपरच ते का काय चाललं म्हटलं तुझं
माझं काही नाही घरीच आहे मी सध्या
हा काल काही नाही गं माझं पेपर होत, तिथं एक भुजबळ आणि कॉलेजला एक पेप होता आणि एक सपकाळ कॉलेजला होता. तरी ना मला यायचं होतं, एक, दोन, तीन दिवसासाठी नाशिकला तर तू आहे काय वीस एकवी एकवीस आणि बावीसला हाय. असा ममे तसं तुझ्या घरापासून जवळ ये ना ते
हो माझ्या घरापासून अर्धा तासाचा रस्ता आहे फक्त त मेट कॉलेजचा. आणि सपकाळ कॉलेज ला एक दीड तास लागतो जायला.
बापरे! अ माग तेच म्हटलं रूम घ्यायचं तिकडे हे करायचं तर म्हणलं तुझ्या हिथनं कसं पेपर केलं जाईल ना घया
नाही नाही रूम वगैरे नको करू आहे, माझ्या घ घरी पण जागा तु येे ना.
आणि समजा म सपकाळला जायचं असेल तर कसं जावाव लागेल.
सपकाळला जायचं असेल ना तर मग इथून दशक पर्यंत रिक्षाने जावावं लागेल. आणि तिथून पुढे बस येते म डायरेक्ट आपली सिटी लिंक नस
हो
एक मिनटं आहे ती बस
हम्म ती बस काय
अ ती बस तरी तुला दीड एक तासात नेऊन पोहोचवते तिथं आणि मग तिथून पुढे परत अ सपकाळ कॉलेज थोडं आतमध्ये आहे ना. म तिथून आतमध्ये जायला एक तर असतात, तिथं गाड्या वगैरे पण काही नाही पैसे वगैरे नाही घेत देतात तशेच सोडून फक्त मग इथूनच आप आपलं बसचं काहीतरी पन्नास का पंचावन्न रुपये भाडं आहे.
चालेल म मी तेच म्हटलं आता एकवीस तारीखेला एक पेपर ये आणि बावीसला हाय. म्हणला तर वीस तारखेला यावं नाशिक ला आणि मी ट्रेननेच येणार ये
ट्रेनने येणार आहे का?
हो नाशिक रोडला उतरेल कॅब बुक करेल आणि तुझ्या घरी येल तुम्हाला फक्त ऍड्रेस शेअर करून दे
हो करते तुझं पेपर किती ते कितीये
माझा तर फर्स्ट बॅचला हाय अडीच वाजताय.
अडीच वाजताय हाय का? हा मग तु दहा वाजता अकरा वाजता. आता जरी निघाली तरी होऊन जाईल.
असं तुला पॉसिबल असंल तर तू येशील ना सोबत.
हो मी पण येईल सोबत त्या दिवशी मला फक्त काही काम नसेल. मग मी येऊन जाईल तुझ्यासोबत.
आणि समजा तिथं आपलं सरकार कॉलेजला बसनेच जावं लागल का, कॅब पण बुक होऊ शकते ना.
नाही बसनी कसं सोपं पडेल. त्यापेक्षा बसनीच जाऊ. ते कॅब वगैरे पण भरपूर पैसे घेतले आणि रस्त्याची कामं खूप चालू आहे ना.
हा हा.
त्याच्यामुळे आता खूप खड्डे पण झाले रस्त्याने. बस थोडं लवकर गेलं तर वेळेवर पोहचून जाऊ.
अच्छा. आणि तुझं डी वाय च काय झालं डिग्रीच ऍडमिशनच?
हम आता आहे ना. शेवटच्या वर्षाला आहे आता झालंय ऍडमिशन. पण मग अजून कस कॉलेज लगेच कोणी जात नाही. अजून शिकवत नाही.
हा हा.
त्याच्यामुळे अजून जा बाकीच ऍडमिशन चालू आहे ना अजून. त्याच्यामुळे त्याच्यामध्येच काम होऊन जातं. ते आता सध्या काही जात नाही. अजून जाऊ थोडा दिवसानंतर
हो का. अगं तेच मला कळलं फ्रेंड करून म्हण अगं गायत्री त्या कॉलेज नाही. म्हटलं चला येलाच
आणि मेटला पण आहे. माझ्या ओळखीचे मेटला तर काही नाही. मेटलं गाडीवरच जाऊ शकत. आपण गाडीवर जाऊ चालत.
चालेल नाही ठीक आहे. मग तसं म्हणजे म्हणजे एकदा डेट शेड्यूल सांगून देऊ. म्हणजे काही त्या दिवशी ठेवणार नाही असं.
आणि तू काय करते आता?
मी ना ग एक्झाम देते बाहेर गव्हर्नमेंट एक्झाम देते. ते आणि त्याचेच एक्झाम आहे माझे.
त्याची का.
हो मग तेच देण्यासाठी तेवढं तरी बास झालं. दोन्ही एकाच एका मागो माग आल्या आणि एका दिवशी नाही आल्या.
कालच्या मानाने. हा ते पण बरं झालं. तू एक दोन दिवस राहिली तरी चालेल. आधी आली तरी चालेल.
हो चालेल ना. अगं मग काय कर च दो विचार चाललाय माझा आणि आज जरा त्र्यंबकेश्वरला पण जायचंय.
हा मी तुला इथलेच तेवढेच जवळचे त्याच्या जवळच्या आहेत. भरपूर मंदिर तिथं पण घेऊन जाते. तू इकड आलेलीच नाही ना की आली होती?
नाही गं मी आली पण चालतेवर आले होते. जस्त येऊन गेलेले होते. जास्त वेळ काहीच नाही.
हा ये तू तर काही नाही. भरपूर आहे तिथं मंदिर वगैरे पण तिथं घेऊन जाईल तुला.
हो ना. पण माझ्यामुळे तुला त्रास होईल.
नाही नाही. त्रास तर काही नाही. मी पण सध्या घरीच आहे ना. कॉलेज चालू नाही झालंय त्याच्यामुळे
हम् हम्म.
त्याच्यामुळे सध्या घरीच आहे. मी पण कंटाळली अगं. घरामध्ये माझं ही कुठ जाणं होत नाही. तुझ्या निमित्ताने तेवढंच जाणं होइल.
चालेल ना. मग काय नाही तुला तर म्हणते इकडे येत. तर तू येत नाही.
नाही ग. तिकडे सध्या आता पावसाच पण खूप चालू आहे त्याच्यामुळे काय कुठं जायलाही जमत नाही, पाऊस पण सारखा चालूयं ना
अगं पाऊस कंटिन्युस नाही म्हणजे एवढा कंटाळा आलायना असं वाटतं तो येणे गरजेचं चे पाऊस येण पण गरजेचंच आहे पण असं नसत याच्या सारखं चिड़चिड़ झालीय अशी नुसती पावसामुळे
आमच्या इकडे त्या त्र्यंबकेश्वरला ढकफुटी सांगितली होती, पण टळली ती
अगं नई ना आमचे इथे काय झालं अगं एक जणं ना असं चालत होता मोबाईलवर बोलत होता पुढे त्याला खड्डा लक्षात नाही आला, तर तोय ना डायरेक्टली त्या मध्ये पडला
खड्ड्यात
अ खड्यात आणि ड्रेनेज मध्ये, तो डायरेक्टली तो अ ऑन द स्पॉट म्हणजे त्याची
तुमच्याकडे पाणी पण खूप साचतं ना गं तिकडे पाणी मुंबईला जायला जास्त जागा नाही ना
चप्पल आणि स्वच्छ तरी सापडली त्या माणसाची फक्त बिचारा अ एक्सपायर झाला पण
असं इतके गाडी, गाडी पण स्लिपिंग खूप होतेय गं
पाऊस पण पाहिजे आणि पावसामुळे प्रॉब्लेम पण खूप होता
हा ना भरपूर प्रॉब्लेम होऊ राहिले अगं, लोकल तेवढ्या लेट झालं होत्या मागे दोन दिवस पोस जास्त होता बघ चालू होता
अगं ते सध्या रस्त्याचे कामं खूप चालूय ना गं
हा ना पुर्ण ट्रॅक वरती पाणी साच लेलं होत. रेल्वे पण अशे इतक्या स्लो चालू होत्या की बस
मंग तुमच्याकडे तर रेल्वेंचा तर खूप प्रॉब्लेम राहतो अग आम्ही मागच्या वेळेसं आलो होतो त्या लोकलमध्ये की गर्दी ती सवय नाहीय त्याच्यामुळे खूपच प्रॉब्लेम होत होता त्या स गर्दीचा
हो नाही बाई, आम्हाला झाले आता सवय पण इतक इतक्या म्हणजे जिथं सात वाजता पोचायचंच होत ना आम्हाला चारचा ट्रेनने निघायला लागत होतं त्यावेळेस आणि रस्त्यान इकड ट्रॅफिक लागायची त्याच्यामुळे बाय रोड आम्हाला जाता येत नव्हतं
लोकलमध्ये पण खूप गर्दी असते आम्ही पहिल्यांदाच बसलो
हम्म
नेमकी सगळ्यांचा जायचा घरी यायचा वेळ एकच होऊन जातो त्याच्यामुळे
नाय अनं कसं काय, काही जण आगं जागाच देति नही, हम्
गाड्या पण व्यवस्थितं, बसचा पण काही प्रॉब्लेम नाही आमच्या इकडे सगळ व्यवस्थित
हा हा
तू एकटीच येणारं की अजून कोणी मग
म अगं आली तर माझी एक फ्रेंड राहणारं आली तर ती सोबत राहणारं नाहीतर मग मी एकटीच, हो तिचा पण पेपरं
हा
असं म्हटलं मग राहिली तर ती सोबत राहील नाही त मग मी एकटीचं म्हणजे तिचं पण फिक्स नाही अजून
हा येना तसं काही नाही माझं पण घरात एवढं काही कोणी नसतं, तुला बसावा करायचा असल तर एक दोन दिवस येऊन जा
नाही नाही अगं काही नाही इकडं पण कामं भरपूरं मला मंग ते काम कसे चालू राहता ना ग?
हं. काम तर काय काम संपत नाही.
काम पण चालू राहतं. अभ्यास पण चालू राहतो. आणि कसं एकदा रुटीन लाईफ बसेल राहते ना ग? पूर्णे. मग कश पूर्ण? ते पुन्हा मिसमॅच होऊन जातय.
हां. ते पण आहे. बरं तरी - सध्या पाऊस नाही. अगं नाहीतर दोन तीन दिवसापासून इतका पाऊस होता ना की सगळे रस्ते ब्लॉकच झाले होते. त्याच्यामुळे गाड्या पण बंद होत्या दोन दिवस तिकडच्या पण.
हां. हां. नाही अगं इकडे तर इतकं- नासिकला आता उघडला पाऊस आता.
हां. उगं त्याच काय पण इतक्यात येतो इतक्यात जातो.
हम्म. अग पण ते कसंय? धो धो आला ना मग काही वाटत नाही. पण असं रिमझिम असलं का मंग लई त्रास होऊन जातो.
हा. ते तर आहे.
ते लई चिक चिक झिग झीग दिवसभर चालू राहत.
दिवसभर चालू राहतं ते.
येतं पाणी आणि जिरून जातं. म मी ना एक रविवारी घरातून निघेन. तुला फोन करेल मी तू तसा.
हा. तू मला निघायच्या टायमिंगला फोन कर कधी बसशील वगैरे आणि - इथं येशील तर त्याच्या आधी फोन कर जर मग मी तिकडे असेल त मग आपण सोबतच येऊ.
अं. चालेल ना. ठीक आहे ना. तसं पण करेल ना.
रेल्वे स्टेशनकडे जर असेल मी तर मग येऊन घेऊन जाईल तुलाच.
हो. म तेच म्हटलं रेल्वे स्टेशनला आली का म्हणजे जवळ - -पास आली का एक देवळाली कॅम्प पर्यंत. तुला कॉल करेल. नाहीतर मग तू ऍड्रेस - त मला पाठवून ठेव. मी ऑटो किंवा कॅब करून येऊन जाईल. सा चार साडेचार तास लागेल अगं मला - तरी क क लागण. सकाळी तिक - -डून मी सातच्या ट्रेनने बसणार ए.
सातच्या ट्रेननी का? मग ती इथं का अ -
बारा एक वाजेपर्यंत. हां. दहा अकरा वाजेपर्यंत येऊन जाईल ती. अ रिझर्वेशन कसं भेटतं त्या गाडीवर ते आता बघू. नाही करणार आहे गं मी. आता अजून एवढं लवकर नाही ना? अजून थोडं लेट करेन.
हां. तुमच्या रेल्वेच तिथे तुम्हालाच माहिती.
हो. रिझर्वेशन करेल आणि मंग अ निघेल.
हां. हां. चालेल ना.
हां. चालेल मग. तसं मी कन्फर्म करते तुला फोन चालेल?
हो. चालेल चालेल. हो हो.
चल बाय.
बाय.